हॅलो! हॅलो काय करत आहेस?
काय नाय बघ जेवताय
एवढा उशीर?
हा
हम्म हम्म
उशीर झाला आज
पाऊस वगैरे आहे, का ति तुझ्याकडे?
हम्म आहे आता चालू आहे की बाहेर
हा हा मुलं मुलं वगैरे काय करायच?
ते पण जेवत आहेत.
तिकडे दिवसभर होता पाऊस, आता बंद झालाय
अ इथे नव्हता तेवढा आता मगा एक दोन घंटे झालं चालू होऊन.
हां हां मग अजून काय चाललंय?
काही नाही बा कशी आहे तब्येत.
हा छान आहे.
हम्म मग कॉलेज वगैरे.
कॉलेजाचून नाही व्हाला सुरू क्लासेस सुरू आहेचे सध्या. आज आज आणि उद्या सुट्टी होती क्लासला.
ह.
सोमवारपासून होईल सुरू असं वाटतय.
नाही.
हम्म दाजिितन काय करायल.
काय नाही वाव ब गली.
हम्म.
जेवल का.
आत्ताच जेवले.
हम्म कायलेते.
अ चपाती बटाट्याची भाजी.
कोण केला.
मीस केले होते.
हम्म.
ठेऊ का मग.
हो हो.